बोला की, हा.
हा आवाज येतोय काय माझा तुला? बोल की काय कराल्यास.
काय नाही बघ बसलोय वर येऊन.
होय, निवांत हायस जेवण तेन झालं सगळं?
झालं की, तुमचं?
सगळं झालं बघ, माझं पण.
हो काय मग लग्न, लग्नाची तयारी कशी चालू हाय?
हाय की बाई, सुरू हाय आता सगळी थोडी- थोडी सुरू हाय, थोडं रुकवताच साहित्य तेन हायत. तुला मदतीला बोलवायचं म्हणत होतो, त्यासाठी तुला लावणारच होतो फोन म्हटलं तुला मदतीला बोलयचं, जरा डान्स प्रॅक्ट टीस वगैरे सगळ्याला तू कशी जरा करत्यास ना डान्स.
होय.
आता तुला सगळं डान्स हो जरा रुखवताचं साहित्य सुद्धा करायला सुद्धा तुला बोलवायचं म्हणतोय. रुखवताचे भरपूर साहित्य हा रुकवताचे पण भरपूर- भरपूर साहित्य असतात ना, करायचे.
होय.
हे करा, ते करा सगळं. मग त्यासाठी लागतयच की गं, एकटीला कुठं मला हे होणार सगळं करायला.
होय, तुमची मम्मी पण आता किती काम करणार?
हा म्हणून म्हटलेलं, तुला सांगायचंच म्हटलेलं मी. की श्रावणीला ह तुला बोलवायचंच म्हंटलेलं, म्हंटलं सगळं साहित्य त्याला जरासं मदत पण मला होत्या आणि जरा असं हे पण होतंय. सगळ्याला मला मदत पण आणि सगळं तुला पण शिकायला वगैरे मिळतंय नेक्स्ट टाइम जे तूज्यावेळेस जेव करशील त्यावेळेस तुला सुद्धा ते उपयोगी पडेल ग.
होय नवीन- नवीन कायतर असं.
हा करायला तुझं -तुला तुला उपयोगी पडंल म्हणून म्हंटलं कराय बोलवायचं पण तुला थोडं. मदत पण होत्या म्हणून मग आता ते, करायच आहेत भरपूर काही काय साहित्य जसं की सूप आलं परत ते नथ वगैरे तयार करायची, परत ते चिनी मातीची घरं, डोली. आं बघ ते सगळं तयारी करायची हाय आता भरपूर म्हणजे भरपूर कामं आहेत. तसं म्हणाय गेलं तर.
होय लग्नाच्या घरात असतंयच.
हा तेच भरपूर म्हणजे भरपूर कामं आहेत ही, ते. सगळं बघ. मग म्हटलं तेच बघू तुला विचारूया, डान्स प्रॅक्टिस पण सगळे घरातले म्हणाल्यात करूयात, डान्स करूयात, हे करूयात, ते करूयात चालू आहे बघ.
हा येतो की मग मी पण.
हम्म. मग तू कोणत कोणता डान्स घेणार?
मी गाण सिलेक्ट करून येतो येताना.
होय.
आता ट्रेंडिंग लाईक चालूय माहिते काय?
कोणंत गं?
ते शीशा.
हा हा हा. शीशा.
हा. त्याच्यावर परत अजून आणि हाय
होय काय. म्हणजे असं तू आ ठरवलेस थोडी गाणी म्हणजे तुझी
होय.
बरं झालं की बाई थोडी, आता आतापासंन जरा प्रॅक्टिस वगैरे केलेलं बर असतय ग. मग कसं आईन टाइमाला हा. लग्नाच्या धावपळीत कसं भरपूरच काम असतात. जरा म्हणू शकत नाही आपण, लयं काम असत्यात. मग काम करणार का ते डान्स कर ना एक माणसं जर चिडतात मग. अरे डान्स करायला तुमच मध्येच काय चालू झाले. असं होतंय. त्यापेक्षा बरं आहे त्या आधीपासून जरा प्रॅक्ट करून ठेवलं, तेंन तर बरं होते. आता रुकवताचे पण साहित्य त्याला तर चालू सुरुवात करायची म्हणतोय.
हा.
जेणेकरून बाबा नंतर जरा रिलॅक्स मिळते ना. धावपळ होत नाही. सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलं तर आपली पण धडपड होत नाही.
आधीपासूनच करून ठेवलेलं बरं आहे. म्हणजे वेळच्या वेळेला काम कराये होते ना.
हम्म. आणि लग्न इकडं असं तर काय एवढंं सोड वाटलं नसतं. पण लग्न पण तिकडंच आहे मग ते सगळं इकडन तिकडं न्यायचं म्हटलं तर, ते व्यवस्थित पॅकिंग तें कराय पाहिजे. कारण ते सग, हम्म. ते सगळं साहित्य व्यवस्थित तिथपर्यंत जायला पाहिजे ना.
काही खराब नाही झालं पाहिजे.
हा नाहीतर असं कसं व्हायचं, की हा बाबा आता कर द्या करायचं पन हाऊस राहिल. आणि त तिथं न्यू पर्यंत ते सगळं खराब व्हायचं.
होय.
असं तरी थोडी व्हायला नको, म्हणून सगळं व्यवस्थित म्हणते पॅकिंग वॅकिंग करून. सगळं व्यवस्थित सगळं. करून द्यायचं. म्हणजे तिथपर्यंत जाऊपर्यंत सगळं साहित्य व्यवस्थित राहतात. हे की नाही सांग? हम्म आणि काय मग? तुझं आणि कसं काय चालू आहे मग?
माझं मस्त. मगाचीच आलो स्कूल मध होय.
हम् हम् हम्. मग आता तू बुक वगैरे तुझी घेतलीस का नाही सगळी?
होय घेतली, ते आमच्या सिनियर कडून घेतली.
सिनियर कडून घेतलेस का? मग कसं गेलेत? आता हे दोन तीन दिवस कसं काय, कर शिकवालात व्यवस्थित काय?
शिकवतात की. आता नवीन टीचरांने आल्यात आज.
होय.
होय.
हम्. आता त्याची म्हणा सगळं तुमच्या आ दहावीची तयारी चालुयं.
होय आता युनिट टेस्ट पण झाली.
होय आता बोर्डाचे पेपर चालू होतात थोड नंतर. नंतर होय आता नाही तेच कि नंतरच कि सुरू होतात.
होय.
हम्म मग आणि कसं काय चालूय?
आणि काय नाय बग?
आणि शिव हाय बघ शिवण्या बरी आहे काय ग?
हाय की.
होय आता काय काय करतेय ग ती?
आता आगाऊपणा खूप करत आहे ती रांगाय लागली आता.
अरे वा रांगाय लागल्या.
होय.
आणि?
नुसता फोन पाहिजे तिला नुसता फोन.
अरे बाबा होय काय?
होय मम्मी न सवय लावलाय तिला.
हां हां हां.
आता फोनच मागतेय खाता पिताना.
अरे बाबा मग कस गं?
मम्मीला सांगितलं की तिला एवढं हे करू नको तरी मम्मी आता ती रडत्यास खूप आता नाही दाखवलं तर. दंगा करत्याय खातच नाहीत अशी थुकत्या तोंडातन.
त्यामुळ तिला ते दाखवायलाच लागते आता.
होय.
हम्म माझं तर दाखवत्यात मन.
होय नारायणी कशीय?
नारायणी पण मस्तय बघ नारायणी आता गेली गावाला. आता येईल उद्या नाही तर परवा दिवशी येईल बघ आता.
हां.
हम्म ती पण आता यायची हाय आता ती आली कि तिचा दंगा सुरू होतोय.
होय.
नारायणीचा गप तर कु होय गप तर कुठं बसत्यात ग?
हं.
केवढा दंगा करत्यात बघितली नाहीस?
होय.
कान दुखत्यात आपलं एवढं दंगा करत्यात ती.
नुसता आरडा वोरडा.
हा मग त्याच्यामुळे आपल्याला नको नको वाटतय अरे बाबा कवा जात्यात?
होय.
कान दुखाय लागलेत असं होते ना.
हो.
हम्म आणि लहान मुलांचं कसं काय समजत नाही, काय कळत नाही, कधी दंगा करत राहतायत.
काय लहानपण बघता बघता जातंय.
ते तरी ह्याय कवा सगळं मोठं होते.
हम्म.
हम्म. आणि मग
आणि काय नाही बघ. लग्नाच्या तयारीला तेवढं बोलव.
बोलवणार बोलवणार मग तुळजापूरला जाऊन वगैरे आलीस का नाहीस?
होय. जाऊन आलो की देवीचं दर्शन घेऊन.
आलीस.
होय गर्दी खूप होती.
होय. तूळजापुरला.
होय उभारायला जागा नव्हती.
मग कसं दर्शन घेतलंस?
बाहेरुन. बाहेरूनच घेतलं बाळ होत.
मुख दर्शन. हा हा मुख दर्शन घेतलंस.
मुख दर्शन घेतलं आणि आलो.
होय काय बरं झालं की बाई. मग उगंच कुठं बा बाळाला छोट्या घेऊन धडपडत जायच. ते बरोबर आहे. हम्म. बर झालं ना मग. ते मुख दर्शन घेतलेल. उगच धडपडत बाळाला घेऊन जाण्यापेक्षा.
होय आणि ऊन पण केवढ हाय.
ते तरी हाय बाई. भरपूर आहे आता. मी पण गेलेले केवढं ऊन होतं बाई बाई बाई. ह्याला पंढरपूरला. लई म्हणजे लईच ऊन होतं सोड बाई नको नको नको झाल मला कुठं गेल होय किती ऊन हाय टेम्परेचर कि त्यां वेळी नां पाऊस नाहीये कायं पणं नाहीये असं. म्हणजे पाऊस पणं पडतं नाही आता.
होय. पावसांच्या आम्ही पण वाट बघालोय.
हां कसं या वेळेस पाऊस असतोयं ना.
होय.
आताचं पीर वगैरें बसतात तर पावसाळा असतोय. प्रत्येक वर्षी.
हो आमच्यां इथं पण आता बसले आहेत पीर.
हम्मं. आता कसं ह्यांत होयं काय.
होय.
बसलाय. हां तुमच्यां इथं बसवतात काय?
हो शेजारीचं बसवतात आमच्या बोळात एक घरं आहे. त्यांच्या आत घरांत बसवतात. आधी बाहेर बसवायचीत. रस्त्यांवर ते मांडव घालूंन. पणं आंता त्यांनी बाहेर घरातचं बसवायल्यात.
होयं काय. हां हां हां. मगं तुला बघायलां मिळतं असणारं सगळं.
होय.
मगं जातेस की नाहीसं पाया वगैरें पडायलां.
जातोय की.
जातेस काय तिथं पायां वगैरे पडायला.
होय.
होयं की आहे तर बघायला जायचं ना.
तरं कायं?
हम्म, मग खत्तल रातलां पणं तुमचे ते कुठले ते चांद वगैरे म्हणतांत. कि त्या त्यावेळेसं पण तुला पण बघायला मिळत असणार भरपूर.
होय.
हम्म.
सगळं ते हे कोळसा ते जळतेलां उचलतात.
हां आणि
त्यातनं त्यातनं त्यातून चालतातं.
व्हय?
हो.
हम्मं हम्मं हम्मं आणि काय करतात मग?
आणि खूप काय काय असते, अशा आंबिलं बाहेर प्यायलां ठेवलेल्या असत्यात.
हम्म हम्म हम्म.
दरवर्षी असतय.
होय?
हो आमच्यां घरासमोरचं त्यांच्या आजी घेऊन बसते आंबील.
बघं होय काय?
हो.
मग तुम्हाला तर तिथं सगळं बघायला वगैरे जवळच्या जवळ मिळते मग.
हो ये की तू पण बघ.
येतो की येतो बघायलां येतो की हम्म. मग गर्दी असणार की ग भरपूर तुमच्या इथं मग बघायला माणसांची?
असत्या.
बघायलां सगळेजण येत असतील ना लांबून?
हो आमच्या गल्लीतले असतात, परत पल्लीकडच्या गल्लीतं पण पीर बसतात.
सगळीकडेचं बसतात हां.
हम्म.
हम्मं हमं हम्मं मगं आणि काय?
आणि काय नाय.
निवांत मग म्हण आता. आता दहावीचे एक्झाम वगैरे?
आता काय युनिट टेस्ट झाली, गेले पेपर चांगले.
गेले हा.
हम्म.
तरी होय की आता दहावीचं म्हणल्यावर जरास टेन्शनच असतय सोड.
होय.
बोर्ड असतं ना कारण.
आम्ही पण होतो टेन्शन मधी, पण जास्तच टेन्शन घेऊ राहिलं तर, अभ्यास कसा होणार?
ते तरी हाय होय.
हम्म म्हणून रिलॅक्स रहायचं जरा.
भरपूर रिलॅक्स राहायचं.
हम्म.
हम्म चालते मग ठेवू काय मग?
हां.